ह काय कारीले
काय नाही बसलोय तू काय करतेस
नाही नाही ग मी पण बसते आता जेवायचं थोड्या वेळाला. आता म्हटलं जरा कॉल करूया तुला
हम्म.. जेवण वगैरे झालं
जेवण झाल बा आता आजीला औषध इंजेक्शन द्यायचं आणि खाऊ घालायचं म मग आपण जेवायचं. मग ते साखर वरच इंजेक्शन घ्यायला लागतय ग तिला तीन टाईम.
हा.. हा हा
मग ते मी करत करतंय. मग घरी कोण असेल तर मग अंकल करतात मग बाकी कोणाला काय येत नाही. मग मलाच करावं लागत कुठं बाहेर पण जाता येत नाही कायच नाही
होय
हम् म तेच आज गेलेलो एका ठिकाणी इंटरयू साठी ते सोलर प्लनच तिथं.. ते असते ना सौर ऊर्जेच काय मग तिथे दोन वॅकन्सी होत्या. ह ते जाऊन आलेला म्हटली काय तु? हो त्यांनी सांगितलं तर सोमत आपल्या हे त्या स्टेशन पशी हे गजराजलक्ष्मी आहे ना साड्यांच गुजराज तिथं
मग पेमेंट वगैरे आहे का चांगलं?
पेमेंटतेन आहे सोड फक्त त्यांच दिवसाला दीडशे कॉलिंग करायचं आणि एकाच तरी अ कागद यायला पाहिजेत पुढं म्हणजे प्रोफाईल त्यांची डॉक्युमेंट्स एवढं काही नाही मग दिडशे कॉलिंग पिकी एक दोन तर येतील की.. आता सौर ऊर्जेच म्हटलं.. होय एवढं काही कटिंग काम नाही आणि इन्सेंटिव्ह आणि वेगळंच
हम्
मग ते सर बोलल्यात आता सोमवारी येणार हाय. मग सविस्तर चर्चा करू मग तसं कायच करायचं मग आम्ही कॉलिंग साठीच घेतली ना आता एक्सपर्ट झाले त्यात म्हणून मग त्याना सांगितलंय आता पाच -सहा महीन. म.. आठ -नऊ महिने सांगितलेत त्यांनला एक्सपिरिअन्स आहे म्हणून. मग आता बघूयात तेना सोमवारी या बोलले.
हा हा
मग बघूया काय काय तस तसं पेमेंट तर आम्ही सांगितलंय त्यांना तिथं आम्हाला पंधरा होतं, इथ बघूया आता येत्यात.. आता बघूया येतं काय.. ! त्यांच निघायला मग बघूया की मग तुम्हाला पण सांगतो. तसं आम्ही पण तिथंच... जमतय... जमतय का तरी बघायला पाहिजेल ना
होय ते पण हाय
मग तेच एक म्हटलं आधी जमतय का बघूया. मग.. मग ते सरांना विचारितात व्यकन्सी आहेत का मग तुम्हाला सांगायचं म्हटलं हो सगळे जाऊन मग सगळ्यांच पैसे जाण्यापेक्षा थोडं थोडं पण ते केलेलं बरं ना
होय
आणि त्या तिकीट आता पंचवीस रुपये झाले आधी एकोणवीस रुपये उत्तर नंतर बावीस झालं. आज तर पंचवीस रुपये झालेल. येण्या जाण तरच माझाच पन्नास रुपये संपला घरात म तेवढंच दिलेले
हो तिकीट एक हाफ तिकीट हाफ तिकीट म्हणत वाढवायच लागलेत
तर काय त्यापेक्षा ते कार्ड काढून घेतलेलं बर त्या त्यांना एस टीच
होय
नवीन काय ते दोनशे रुपये भरून महिना तरी जाततोय
मग ते जर कार्ड आपण काढलं नाही ऐक ना माझ ते जर कार्ड काढ तर मग आपल्याला तिकीट काढाय काही गरज आहे का नाही म्हणजे तिकीट काढाव लागते का नाही त्याला
ते फक्त आपल्या पास सारखं असलं असं मला तर वाटतं मी आमच्या इथं कोणी काढलेलं पण नाही नाही व्यवस्थित पण माहिती पण दिलेली नाही ग आपला तरक्रय बारावीला कस पास होते वीस रुपय रुपे भरून महिनाभर फक्त दाखवायचा आणि झालं
हा हा
मग हेच कसं आहे काय माहत नाही भेट तथ कस महिनात झाला की ते पुन्हा आणि दोनशे रुपये भरायचे आणि पुन्हा पाडायचं असं कयचं येंग ते करते नेमकं कस कसं आहे ते व्यवस्थित कोणाच विचारून म रोटींग लागून दे म्हटल दिदीला व्यवस्थित मग ती म्हंटल्या म सोमवारी जाऊया आणि मग त काय काय सर बोलत बोघ्या आणि मग करूया मग त्या दोघीना पण सांग्या मग इथ जर जर म्हंटलं हा वॅकन्स ते तर मग तुम्हाला दोघींना सांगायचं म्हट मग तर आपल्यालाच नाही जमलं तर
होय ते पण आहेे
तस येण्याचा खर्चच नाण्यापेक्षा हा हा ते काढच पण की म्हंटल्या विचारून घेत प मी पध्र व वसध चतू मग गेक तुमुख आडंगे
हा कारण की माझ्या ऐकण्यात असं आलंय की ते कार्ड जरी असलं तरी आपल्याला ते हाफ तिकीट घ्यावं लागत म्हण
मग बहुतेक मग ते तिकीट फढून देत असतील फक्त आणि पैसे घेत नसतील
हा मग मला तेच समजत नव्हतं नेमकं काय काय आहे त्याची प्रोसेस ते
तिथच कस कसं आहे आम्ही पण गेल आणि तिथे विचारायला त्यामुळे आम्हाला पण काही माहत नाही आणि ते कसं असं पाचं लवकर कधी नऊ दहा वाजता सुरू होते अथ आणि दुपारी तरी एक दीड सात बंद होते मग कधी विचारायचं मग
होय होय माझी मम्मी विचारलेली त्यांना
ह हो
हम्म माझी मम्मी विचारलं ते म्हंटली
हॅलो
हा बोल की
हा आवत् पटूयल्
कसं काय
रे एंत प्रॉबलेम येल लागला इ मला दोन्ही पण कारडच ह्या असून सुद्धा रेंज नाही इकडे
होय या पावसाळ्यात हाच मेन प्रॉब्लेम असतो मोठा
तर काय सकाळी नदीवरून गेले किवढं पाणी आलेल आणि आता येथून बघते तर आता पाचरा ात पाणी गेले
होय आता कालपासून आणि परत. होय आणि कालपासून परत आणि पाऊस चालू झालाय ना.
काल सकाळपासून तू खूपच लागते आज थोडा कमी आहे सोड.
हां.
काल पास काल तर भरपूर लागला आमच्या इकडे.
हम्म आमच्या इकडे पण कालपासून लागायला लागलाय थोडा थोडा.
हो ह आता येताना कोल्हापूरमध्येध्ये रपूतवाडी ते केरली फाटतात. लावलं तिथून थोडं रस्ता पणार का मग. आणि तिथून पुढं आमच्या स्टॉप बसने पुढं पाऊस लागलाय. त्या पावसाात पण काही कळना झालं. त्याच्या मनात येईल तसं पडायला आहे प्रत्येक गावात.
आता आमच्याकडें पण मगापासून चालू झालंय पाच वाजल्यापासून अजून कमी आलेलं नाही.
असं नाही आमच्या इकडे नाही तेवढं छोटस बारीक येते आणि पुन्हा जाते.. ते कसं बाहेर आम्ही जाय तेव्हा हेसत.. बरं.
आमच्याकडे पण कसं बारीकच पडलेला आहे. मोठा नाही पण चालू. अस बंद नाही एक सारखा झालोय पण बारीक आहे.
हो आमच्या इकडून आहे छोट छोटस येत ते बारीक. ते पण कस अध घारी असले की. आपण पण थांबताय त्यावेळेस मेन बाहेर काय तर काम असते जायचं म्हणले. पाऊस येते. मगच पण खाली गेलेलं त्यावेेळेस पाऊस आलेला पण. आणि आता घरी आलेय तर अजिबात पाऊसच नाही.
हम्.
मग आज कुठ गे दिलीस तर.
आज कुठ नाही गावात जरा. गेलेलो मम्मीचं काम होतं म्हणून.
हम ह.
ते जर तिच काहीत बँकेत काम होत. ते करून. ते लाईट बिल वगैरे भरून आलो. येताना.
हो आमच पण घरायच आता कधी भरतात. खक्यात. आज भरलेय तर काय माहित मी पण आज घरी. नव्हतो. तोकी संपलेली मग सांगितलेली भरून घेऊन. लाईट बिल भरून या्यायला हता लाईट बिल. किती वाढत.
मग कस आता ते स्मार्ट मीटर वगैरे बस. वले ना त्यामुळे एकेकांच बिल वाढाय लागले.
अगग तू पण जा असतू या लगली म्हणून आ मी पण नवीन बसवले. एका महिन्यात सातशे दहा रुपये बिल आ.
हो हो ते स्मार्ट मीटर जंतूजच बसवलंय ना. त्यांना बिल फास्ट म्हणजे असं लई मो याय लागले. मीटर पळ.
बस वयला लागलेल तर इथे तर डबल यायला लागले होत.
होय.. ते ज्यांनी ज्यांनी ते स्मार्ट मीटर बसवले ना ते सगळे तक्रार घेऊन ये म. गेले होते आमच्या इथले. कि तुम्ही सांगितलं कि ते बसवायलाच पाहिजे म्हणून आम्ही बसवलय. पण आमंच आधी येत होतं बिल कमी आणि आता तुम्ही मीटर बसवल्यापासून लई जास्त यायला लागले बिल म्हणून. ते गेले होते सगळे.
का आम ते तर पण नाव येईल तस निम्म्या निम्म्या त्या घरात बसवले. ब आणि आम, पण घरी बसवले कमी यायला पाहिजे होतं ना.
आम्ही नाही बाे काय बस..
नाही ते वरून नावं येत ते त ग नाही सगळ्यांनीच भराय... म्र मग भरायलाच पाहिजे ना.
नाही नाही आमच्याकड आले होते. आमच्याकड पण आले होते. म्हण आम म्ह नाही म्हणलं आम्ही जाऊन सांगतो. म्हणल एमसी बी कारण कि ते..
होर का?
नाहीच येते. शंभर बिल येत असलं की त्या बिलामुळ हजार बिलिले..
तर त्या आधीच होतं ते सातशेच येत होतं ग सातशे ते नऊशे तर ते पण कसं फॅन असला. तर नऊशेत होतो नाहीतर मग सातशे पर्यंत, येत असत रंग पण क त तेच ते, चालते तर थोड्या वेण करते मी,
हा हा हा हा